हॅलो.
येतोय का आवाज?
हा मला आला आवाज आला.
बोला, झालं का जेवून?
हो झाले की जेवून. तुझ जेवून झा?.
हा हो झालं जेवले मी.
हम् हम्. हं.
जेवूनच परत वेळ होईल म्हंटल आणि म्हणून म्हटलं पहिला फोन करून बघू. काय बनवलं तसा?
अं बनवली अ आज असं काय मग म्हणजे बेत तर होताच तसा बनवायचा चांगलं हे पण झालं कसं पोर तेनं गेलेलीत बाहेर. ती तिकडून आलीत मग जरा शाळेत आयडेंटि साईजच फोटो वगैरे तेन पाहिजे होतं म्हणून ती फोटो माराय तेन गेलेलीत, मग ती बाहेरून येत ताना नाश्ता करून तेन आलीत.
हा हा.
मग त्यामुळं मग मी जरांस मगाशी जरां फोनच्यात ह्याच्यात होते मग भाकरी बनवा नव्हती तोपर्यंत, मग तोवर आल्यावर त्यांनी सांगितलंच मला काय भाकरी वगैरे नकोच आहे. झालं.
हो.
बाकी, पाऊस आहे का?
आता सध्या नाहीये. म्हणून तर आता निवांत बाहेर आता आवाज जरा क्लिअर येत असेल ना?
हो येतोय. आता व्यवस्थित याय लागलाय आता.
हा मग तेच आता पाऊस नाही म्हणून जरा तशीच आले बाहेर इकडं. जेवल्यानंतर जरा इकडे तिकडं फिरतोय म्हटल्यावर तसंच फिरत फिरत बोलावं म्हटलं. हो.
हम्म ठीक आहे. थोडा गेलाय होताच. पण अजून आता एक पंधरा वीस मिनिट झालं गेलाय बारीक.
बर.
बारीक बारीक होता.
हम्म.
हम्म. आज तर दिवसभर अजिबात ऊन पडलं नाही.
खरं की नाही असं हवेत ना लय गारवा आहे खर ह्या.
हो.
होय खूपच गार असं वाटायला
नाही तर आहे थोडं. मग काही नाही बघा, बोला तुम्ही.
मग तिकडं गावाकडं मग तिथं पण हे असेल ना असं म्हणजे थंडी वगैरे जास्त वाजत असलं?
होय अहो थंडी खूप आहे इकडे.
मग
हा.
इथंच एवढी जाणवत्या शहरात असल्यामुळं तर आणि मग तिकडं तरी काय लई असणार आहे.
हो इथं तर केवढं
हम्म.
बोला. बाकी, आवरलं का बाकी घरातलं सगळं?
घरातलं सगळं हो आवरूनच सगळं आता जरा संध्याकाळच कसं जरा तेवढंच जेवलं की फिरायची वगैरे सवय मध्यंतर आता जरा पावसामुळे वगैरे कोणच फिरत नव्हत तीथं
हा
इथे सगळ्यांना सवय हाय जेवल की थोडस तेवढेसं पावली फिरायची त्यानिमित्ताने सगळ्याजणी भेटतात भाईर एकमेक आपल बोलतात कायतर कायतर चालू असतय दिवसभर मी हे केलं ते केलं काय केलं नवीन वगैरे काय तर असं चालू असतय सगळ्यांच हो हू
नाही आमचं अस काहीच नाही
हू
बाकी
आणि मग आता
फिरायला कुठ जाणार हाय की नाही
आता सध्या तरी फिरायला कुठं जाण्याच असं प्लॅन नाहीये
हां
हो सध्या तरी नाहीये असं कुठं जाण्याचा पण काय सांगता येत नाही अचानक वेळेत न कधीही काहीतरी मनात आल कि म आमच्यात सगळे अशे आहेत ना अचानक प्लॅनिंग मध्ये सुद्धा रेडी होतात सगळे हा हो सगळीच तशी हायती अचानक प्लॅनिंग आता असं प्लॅनिंग आहं घालून आम्ही असं कुठं फिरायला ठरवणार ते काय सक्सेसफुलच होत नाय
हो
हो
नाही ते तर आहेच त्यात आणि बघू पावसाचं कसं होतंय त्याच्यावरती
हो
फिरायच हा हा
कुठ फिरायला वगैरे गेलेलीस का काय
नाही कुठेच नाही गेले
हा हो म्हणजे आता ह्याच्यात नाही म आधी वगैरे फुल
हा आधी गेले होते हा आधी इकडे तिकडेच गेले होते हा इथं जवळपास काय गेलेच नाही आता खूप दिवस झालं
अं बर
बाहेर थोडं फिरले होते हा
हा हा
हा
तिथं आता तुमच्या इथं म्हटलं तर जवळपास असं म्हणजे बघण्यासारखं काय असं
काही आता इथे जवळ क मग हे फिरायला पाहिजे ज्योतीबा अंबाबाई मळा
हा हा हा हा
हा त्याच्या नंतर खिद्रापूरला शंकराचं मंदिर आहे ते हा हे सगळं आंबोली जवळ पडते इथून
हो का हा पण आंबोलीला आता ह्या पावसाळ्यात जाणं रिस्क असत म्हणत्यात सगळी तिकड खरं.
हो पण तरी लोक आता जातात सगळे पा पाणी असल तर.
हां हां बघण्यास
हा अजून आजरा जवळच. हिरण्यकेशी नदी हेना ना तिथं रामतीर्थ म्हणून पण एक ठिकाण आहे ते पण छान आहे, हा फिरण्यासाठी हो छान आहे ते पण तिकडे पण पावसातच जातात.
हा तेच म्हणजे आंबोलीला कसं जाळण्यासाठी काय हे नाही पण. हम्म ह्या पावसाळ्याच्या दिवसात मी. घाटातन वगैरे जायचं म्हणजे जरा भीतीदायक सारखं ते. अ घाटात दरेड कोसळली हे झालं ते झालं सारखं.
नाही हो ते तर असेच हो आहेच ते तर. ते तर असतच मग बाकी काय इथे आहे जवळपास.
हा
देवस्थान खूप आहेत आदमापूर मेथगे.
हा हा हा
हा हे मीच सगळं आहे. मिलय किल्ले पण एक दो तीन आहेत तर ते पण पठारवरती फिरायला चांगलं असतं. अजुन एक थोड्या दिवसांनी केले तर अजून छान असत म्हणजे ते वेगवेगळे फुले वगैरे. येतात ना डोंगरावरती हा शूट. ला वगैरे हा छान वाटतं.
हम्म हम्म म्हणजे. जना रील्स वगैरे शूटिंग वगैरे. ज्यांना हाऊस करण्याची त्यांना बेस्ट आहे ते. हा हा हा हा.
हा त्यातून आमच्या गावचा घाट पण छान आहे तिथे पण असतात. फोटो काढायला हेेत लोक खूप असतात.
बरं
हा. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर हा तर आमच्या गावाजवळून गोव्याला जाण. रोड लागतो ना हा तर तिकडे पण गर्दी वगैरे खूप असते.
हो का?
हा.
बघण्यासारखा व्हिव असणार आहे तिथे. हम्म हम्म हम्म मग मग काय मग तुम्ही तर इथे आसपास म्हटलं तर आपलं हे रामलिंगचं मंदिर वगैरे ते झाज मंदिर वगैरे असंच आहे असं दुसरं मग काय आणि जे पॉइंट्स दुसरे ते असे कसे बनवलेले म्हणजे नाही असं नाही निसर् नैसर्गिक नाहीय असं काय दुसरं
हा
हो मग तुम्ही काय सण वगैरे कोणते मग असं म्हणजे आपले महाराष्ट्रीयन सण सगळे सण बनव करतात?
हो हो हो सगळे.
हा हा.
हा आताच हा हा आत्ताच बैल पोळा झाला, बैल पोळा पण खूप मोठ्याने सेलिब्रेट होतो
होय. बैलं वगैरे रंगवून वगैरे असंच असतं काय तिकडं पण?
म
हॅलो. अरे आवाज काहून बंद झाला? हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज का येईना. हॅलो. आता राहुदे कट करूनच नका चालेल. नाही त्यातनं आवाज का येईना? हॅलो हॅलो.